हॅलो ह हा अ. हो एकेत आहे आवाज.
ह
झालं चहा पाणी वगैरे. हॅलो. झालं म्हटलं मला माझा, आवाज येत होता ना पुन्हा. हो का म्हणून मी, विचारलं ह ह नाही झालं च. पाणी झालं तुमचं. नाही राहिलं अजून होईल. अच्छा मग आज, केलेली का पनीरची भाजी. हो हो करायची, म्हणजे संध्याकाळी हा.
अ तुम्ही कशी बनवतात पनीर.
पनीर ह् न प पालक घालून. किंवा आलू भुर्जी किंवा मका हा पालक पनीर जास्ती बनवतात, मुलांना आवडतं म्हणून. हा हा ग्रेवी टाईप बनवतात. ग्रेवी हं त्याला मग एक वाफ घेऊन, हं पाल काला वाफ घेऊन
अच्छा!
म अच्छा पनीर थोडं फ्राय वगैरे करून त्याच्यात पूर्ण म्हणजे, का कांदा टॅमॅटोची प्युरी बनवून असं हम्, छान परतून त्याला सगळी ग्रेवी तयार करून मग त्याच्यामध्ये थोडं एखादे वाट ली तर थोडे दोन तीन काजू भिजवून ते पण बारीक करून असं गोडसर होती. ती पण अच्छा! अच्छा! हम्म हम् तशी बनवतो. मी तर काय करते फळी नारते तळून घेते. त्यांना वगैरे छान आणि ते रेडी टू कुक मसाला असतो ना? हा हा एव्हरेजचा ह्याचा हा हा त्याच पण म्हणजे त्याच शाही पनीर वगैरे राहतं ना मसाला? बरोबर हा तो तेलात फ्राय वगैरे करून तळलेले पनीर त्याच्यातन त्याच्यात पण कस कांद्याची पेस्ट आणि टमॅटोची पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट टाकून करायचं ते हा हा
म छान लागते ते म्हणजे कमी वेळ म्हणजे कुठं बाहेर जायचं व -
बाहेर जायचं वगैरे राहिलं. पटकन रेसिपी करता येती. पटकन होऊन जाती ती वाफ वाफ घेतली आपली कायतरी होऊन जाती ती हा होऊन जाती ती हा या हा म्हणजे त्याला जास्त वेळ नाही लागत हा जसं हं आपण आपल्याला तयारी करायचं, म्हंटलं स्वतःला तर पूर्ण त्याचं अगदी बाजारातून सगळं आणण्यापासून
हो
हो स्वच्छता, चिरणं वाफ घेणं तुळणं तळणं ग्रेवी बनवणं हो सगळंच करावं लागत, सगळं लांबलचक होतं पण हो कधी तरी पनीर, हा आम्ही पण हा पण मग कधीतरी आवड मध्यंतरी तर आम्हाला एवढं हे झालं होतं कि पनीर खावसं वाटायचंच नाही हा आता ते सारखं आता खराब येतं कारण की लग्नामधे कार्यामधे कुठं कुठं गेलंना तेच तेच हा भाजी वगैरे म्हणजे पनीर सगळीकडे हे झालंय अगदी हं जप असलच पाहिजे असं जसं काही त्याच रूल झाल्यासारखं झालंय
हो
हो हो बरोबरय आणि एवढं पनीर नाहीचय आवो, ते वेगळंच पनीर नीर असं काय काय ठिकाणचं हा सोयाचं सारख रबर लागत पनीर हा सोयाबीनचं वगैरे पण बनवतात. ते काहीतरी टोफू म्हणतात. हो बनवतात ना हा आणि म्हणजे बर्‍याच ते सोयाबीनचंच पनीर हॉटेल वगैरेला पुरवतात बहुतेक हा तरं ते वेगळं लागतं दुधाचं जे दुधाचं पनीर असंना वो ते वेगळंच लागतं दुधा चं पनीर वेगळ साॅफ्ट आणि मऊ लागतं एक मऊ लागत हल्ली नाही. आणि हे तर रबरा सारखं एकदम हा रबरा सारखं खावूस वाटत नाही, खावु वाटत नाही तसं अस बरोबरय, हं दुधाच पण हॉटेलमध्ये पण तेच पनीर म्हणजे, बघून बघून एवढं झालंय पनीर हॉटेलमध्ये पण ह ह ह. लग्नामध्ये पनीर कोणाचा बडडे असला तेव्हापण जेवणाच असेल तर पनीर अस म्हणजे पनीर शिवाय दुसरी भाजीच नाही मिळणार. नाही म्हणजे कशाही प्रकारे असू दे मटर असू दे आलू असू दे पालक. स काही खाल प हो सगळ्याच्या मध्ये पनीर असत. आता बघ ना समोस्यांमध्ये पनीर पिझ्झा मध्ये पनीर ते वस्तू मध्ये पनीर पनीर पनीरचे. पनीर चीज दोननी ते खूपच झाले खर तर. पण तेवढं पनीर बनतं का आपल्यात ओरिजिनल दूधही नसतं म्हणतात ना तेवढं नाही नाही नाही बरोबर आहे. हो तेच ना् तस आहे ते फक्त सोयाबीन पासून केलेलं पनीर आहे. एवढ्या गाई पण नाही नाही, एवढं दूध पण नाही पनीर बनवायला. तेवढं मोकळं दूध नसतं पण दुधाच्या पण म्हणजे, असं काही काही म्हणतात, आता काही काही त्याच्यात. प्रिझर्वेटिव्ह घातलेले असतात. दूध टकावं म्हणून किंवा अजून दूध असं. अ जनावरांच मिळतच नसलं तर कुठल्या तरी वेगळ्या पद्ध पद्धतीने काहीतरी बनवून ते दूध म्हणून विकतात. हा नाही हो बरोबर आहे. अ असंही ऐकले काय माहिती काय काय असतं तेन. तेच ना घरी बसून आपल्याला इथे काही. कळत नाही हम्म हम् पण. असते पण मुलांना आवडते. पनीर भाजी म्हणलं तर हो त्यांना थोडी माहितीय की क कोणत्या प्रोसेसमध्ये बनवलं. म्हणजे कस आणलं ते काय असं माहिती नाही ना. त्यांना एवढं माहितीय दुधापासून पनीर आहे हो काही असलं तरी एक आता. खाल्ली म्हणजे सगळ्या मुलांना आवडत म्हट तर हा पनीरची भाजी कर. ते म्हणलं तर खुश होतात असं. हो अ आवडी नाही ख आवडी नाही खातात असं होत. आवड खातो आपन जर कधी जर एक लिटर दूध घेतलं ना तर त्याच्यात हव शंभर ग्रॅमपेक्षाही कमी पनीर बनतं. खूप कमी बनत हा पाणीच निघत ना त्याचा भरपूर हा
हो पाणी निघत.
पाणी निघत. त्या सगळे जण म्हणतात पनीरमध्येध्ये प्रोटीन असते एवढं प्रोटीन. असत तेव प्रोटीन पण जास्त प्रोटीन पण प्रमाणात चांगलं नसतं ना शरीराला. हा ते काही त्याच म माप असत म्हणतात पण ते आता. अ प्रत्येक पाथीच पण वेगळं वेगळं असतं ना ते होय. कोणी म्हणतात असंही. इतकं मोजून इतकं गेलं पाहिजे पनीर म्हणजे काय काय? प्रोटीन शरीरामध्ये तस काय काय पण आपण आता मटकीची उसळ वगैरे जे म्हणतो ना मोड आलेले कडधान्य ते पण ऊ शकतो प्रोटीन साठी. सा एक वाटी वरण घेतलं रोजचो तरी भरपूर प्रोटीन मिळतं त्याच्यातून हो मिळत ना. तर वरण भात आपल्याकडे शक्यता असतो पण ना. ह् हो हो करतोच ना आपण. तर त्याच्यामधून नाही मिळतं प्रोटीन तर पण. ते कस आवड. किंवा आता खूप प्रसिद्धी मी मिळालेला पदार्थ म्हटल. तर पनीर झालंय सगळ्यांना पनीर म्हणजे काहीतरी अस छान तच शाही जस त्याच्यात एक असत तस
बरं
आवडतंय पोट भर जेवली मुलं तर वाटतय ठीक आहे चल जाऊ दे कधीतरी आठवड्यातून महिन्यातून पंधरा दिवस हो कधी तरी ठीक आहे नेहमी नेहमी नाही चांगलं वाटत तेचलं सरी सरीला
हम्
त्यांच्या आवडीचं करावं लागतं
हम्म
हम्म हो बरोबर आहे अ मग कस त्यांचं ऑफिस असत कॉलेज असतात शाळा असत जस गेले आले कि मग थकलेले असतात मग थोड जेवलं पाहिजे व्यवस्थित असंही आपल्याला वाटतं की बाबा खाल्लं पाहिजे ठीक आहे ख ना हच्यात काही आहे प्रोटीन तर हे खच काहीतरी खाऊन व्यवस्थित पोट भरलं त्यांच तर बरं वाटतं ना आपल्याला अ मुलांना पण आजकाल भाजीपाला आवडतच नाही. त्यांची पण खुप नाटके हे नको ते नको मुलांना भाज्या नाही पण मग सगळं खाललं तर सगळं शरीराला विटॅमिन प्रोटीन सगळं मिळतं ना हम् ते आहे होता आधी नव्हतं असं काही लहान मुलांची हो ह हे केस पांढरे होणे वगैरे ते चालु होवून जात कॅल्शियमची कमतरता बरोबर आहे लवकर होत ह्या गोष्टी हा ते कसं खात नाही ना व्यवस्थित प्रॉपर जेवण करत नाही ते तेच तर आहे ह मुलाना कस लहानपणी व्यवस्थित अन्न वगैरे गेल त्यांचे लहानपणापासून पिझा बर्गर वगैरे सगळं मिळतं मैद्याच त्याच्यामुळे त्यांना ते भाजी वगैरे एवढं काही विशेष वाटत नाही तेच आवडतं त्यांना ते सगळे तसेच पदार्थ पुन्हा हे कुरकुरे वगैरे काय काय निगलेले पॅकेट मधले बरोबर अ आधी अस सणावाराला काहीतरी आपल्याकडे गोडधोड असायचं किंवा नवीन काहीतरी असायचं पण आता आता रोज ते मिळते म्हणून त्याच काही वाट सगळीकडे सगळं मिळत हो आणि ते बघ घरी करणंही नसलं तरी ते बाहेरून आणून खातात मुलं होत खाऊ शकतात हो
अधिकच हाऊस सणांना म्हणजे त्या सणा जो सण आला त्याच दिवशी ते व्यक्ती च्या घरी बनवलं जायचं ते पक्वान्न आता तर बाराही महिन्यात बारा महिने आपण बनवु शकत काही असं अव्हेलेबल झालेलं आहे ना सगळं
होय होय
ह तेच्या मुळ
ब ते पण खर आहे. हम चला मग किती मिनिट झाले आपले बघा बरं? अ साडे नऊ झालेत अजून एक अर्धा मिनिट आहे. हो का हो नाही नाही नाही काही नाही मी विचारलं आहो. हम् नाही.
हा हा हा तेच,
आज काय पालक पनीर कि कोणतं पनीर बनवणार आहे? नाही. पालक पनीर तर नाही बघूयात अ शाही पनीर वगैरेच बनवुया. अरे इकडे काय रेडी पट- नव्हतं बरोबर. त्यांना आवडत ते काही काही ते मसाला असत गोड गोडचट ते नाही आवडत. थोडं तिखट हळू पायसी चांगलं लागत पनीर. दहा मिनिट झालेय. ऑलरेडी पनीर कसं हे राहत ना. हो. गोडसर येत ना. पदार्थ म्हणजे बरोबर आहे. वेळ झाला ठेवते मी हा.
हो हो